एक हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
येेत नाई का आवाज?
हॅलो
इत नाही का?
हो हॅलो
अरे येत नाही का आवाज?
हा हा आता आला आता आला आवाज नव्हताय पहिले.
निस्ता हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा आवाज नव्हतायेत बोल ना. याचं ना हे पाहिजेच हो तुकडें
एक मिनिट
अं
हॅलो
हा म्हटलं याच स्पीकरच पाहिजे होतं.
नाही स्पीकर नसती कोणीकडे बी स्पीकर का.
हो ना एकेकर तरेकररी पा
मग जेवण घेऊन झालं का नाही?
जेवण झालं लवकर चार वाजताच.
संध्याकाळच जेवण करत नसतं काय आ?
अ सकाळी थोडस जेवण करतो न जातो
हम्म.
ह तिकून आली की म डबल जेवण ते
तिथं काय समोसा भे चुरी खात असील.
नाय बाहेरच काहीच नाय. बाहेरचं काहीच खातात पाणी पुरी नाय काहीच नाय काहीच नाय.
बर्गर.
हम्म हम्म.
मग काय खात असता.
काहीच नाही. नाही
झोप झालीच नाही वाटते?
अरे झोपच नाही मला टेन्शन येऊन राहिलं
कशाच अभ्यासाच टेन्शन घेते काय कोणी.
अभ्यासाच चालू आहे अभ्यासाच म्हणजे अस अभ्यास कराय बसतो पण अस समजत नाही काय करू.
हो का.
हम्म.
काय काय करू म्हणजे?
अभ्यास आहेले सारा करायले.
हम्म.
पण नेमकं करत नाही सुरुवात कुठून कराव ते पुस्तक नाहीत काय पुस्तक आणायचे येत.
अरे मग ते पुस्तकहून आठवलं मी ह पुस्तक ऑर्डर केली त यार कव्हा येतात काय माहीत.
अरे हो ऑर्डरच मला त्याला मी मीशो वरण कव मोबाईलची कव्हर ऑर्डर केली होती आ तर काय झालं ते त्याचा मला काळ कॉल आला नऊ वाजता
हा.
ऑर्डरवाल्याच त्यानं ओ टी पी मागितला चार अंकी ओटीपी पण त्या चार अंकी ओटीपी आलंच नाही. तर फक्त त ऑर्डर कॅन्सल कॅन्सलचं येऊन राहिल होतो काय माहिती का ऊन. अनेक तर त्याचे पे करेल पैसेच काय समजून नाय राहिला डबल त्याले कॉल केला तर ते कॉल पण नाय घेऊन राहायला.
अर ओ टी पी कशाला दल्यावर बिन फालतू.
ओ टी पी आलाच नाही ना दिला नाही ना ओटीपी सहा अंकी ओटी पी येऊ लागला कॅन्सलचा.
कॅन्सल करायच नाही ना मण आम्हाले.
मग तेच तर ना कॅन्सल करायचं नाही बोलूनचतो त्याच कामाचा तर काय होते काय समजून राहील त्याच पण.
कुठ वाशिमला का इथं आलतं?
नाही नाही इथं पार्सल आलेलं हे फक्त ते म्हणे कि उद्या सकाळी अक रा वाजता देतो म्हणे मी तर म्हणे ओ टी पी सांग जा म्हणे चार अंकी आला त.
हा आल्यावर द्यायचं ना मग पार्सल, हातात घेतल्यावर मग थोडी कॅन्सल करणार हाय ते.
ह तेच तर त्याच आजच होत पण, ते विसरला होता द्यायच. हुं.
हातात आल्यावर द्यायचां, तसं नाही पा ओटीपी द्यायचा.
नाही का? तसच करल, आता लावतो त्याले फोन डबल
हा हा.
हम्म, ते फोनच नाही उचलून राहणार ते काऊन ते. बरं मिशोवर दाखवलं नाही, काही की ऑर्डर कॅन्सल बिनसल असं काही.
नाही कॅन्सल होतच नसते ना, प्रीपेड ऑर्डर कधीच कॅन्सल होत नाही ऑटोमॅटिक.
तेचं तर.
हम्म, काय नाही घेऊन जाते, ती त्याच काही ताण नाही.
ह ह ह.
म्या पण केलती, हेडफोन ऑर्डर माझ्याकडे चार पाच अजून पडले हायते डबल
बाप्पा! तू किती एअरफोन बदलतो? नाही तु घरात नाही, म इथं आहे म?
तुला माहिती का? वायरची घेतल्या मी. टाईपसी वाली माझ्याकडं हेडफोन जे आहे की नाही आता. तिथं ते टाईप सीवाले एक नवे निघले ते हेडफोन.
कोणते?
हाय ते टाईप सी जे असते की नाही. ती वायर ची माहिती आहेत ना तुले?
हो.
तसेच टाईप सी जी राहते, आपण चार्जिंग करतो क नाही मोबाईल. त्या पिनमध्ये लागतात, ती टाईप सी म्हणलं की. तर माझ्या ह्याला हेडफोनचं जॅकच नाही ना, आता. ह ह.
ह ह.
तेच
याच काम आहे तर, आवाज का क्लिअर जात नाही एयरफोनचा.
हो का?
हम्म ते लावून असले की, कॉलवर आवाज जातच नाही.
ती मोठी वाली त्यान तस होतय ना.
हुंम्म पण नाही काय असते ना, चांगले पण राहते.
आवाज चांगला येतय का त्यान
हो मस्त एक नंबर येते. घरून बनवले होते.
धनंजय भाऊ.
उ.
तीच वापरत असल काय जास्त.
हा ते घरी राहते, मग एखाद्या वेळेस क्लास राहते ऑनलाईन.
ते तुझ्यासाठी नाही केले म्हण, तुला ते फेक गिफ्ट दिला त्यानं स्वतःसाठीच केलती ऑर्डर.
जाऊ दे आणि आपल्याले काम आहेत त्यालेही काम आहेत.
ती जेवी म्हयिच वापरते, म्हयीच जे घेते तोडून टाकते.
मई चार पाचतेनांत हा तोडून टाकले माहि, खरं त्यान म्हणजे अशी घेते एक फेकल जे तिकडं फेकल मगून सापडत बसल.
हो ना.
हम्म
तरी मग किती यायचीत म्हणजे कॉल किती झाली तुझे करून पूर्ण
मग कॉल कुठं नेटवर्कच नव्हतं नाही तर बराबर पावच पावसा पाण्याचं चालतच नाही
हा जिओचा कोण तसा प्रॉब्लेम आहे त्या बर
् जिओ नेटवर्कच ला बेकारे मी डबल हे करतोला बीआय मध करतो बीआय म
हा व आय चांगलंय माझं व आयच आहे
हम्म मी मागं एअरटेल केलं होतं जिओच प ते एअरटेल अजून बेकार
नाही येटचं नाही काम
हम्म मग जिओ डबल केल तर म्हणजे किती भारीभूमी जिओपसून डबल जिओपर्यंत चालू
हम्म ह
आणि हे पण झालेलं नाही आता म एकच उरला नेटवर्क आता हम्म ब एस एन एलचा चलते का
नाही रे बा्पा तिथं कसंच नाही झालं
हम्म ते सरकारी आहे ना हम्म
मग ते सरकारी हे तर ते बरोबर लिमिटमध्ये हे प प्रायवेट आहेे ते अनलिमिटेड आहेे ते
हो ना त्याचं रिचार्ज स्वस्त आहे ना पण
रिचार्ज पण आणि नेटवर्क पण किती ठेवतात ते
हो ना
म
हम्म मग बाकी काय चालू आहे
बस काहीच नाही आता तेच विचार करू करु दुःख मॅड होऊन राला तर कसा बस करो कस नाही
मी पण तसच वाशिमने होतो का नाही मला मला डोकं मिळवायच
काही समजा नाही लागलं
मी मग फिरायचं इकडं तिकडं मस्त रातच्या टायमले शांततेत शांत इथं तथलं की या दुकानावर बसायचं इथं तिथं मित्र बोलवायचं
पोलीस भरतील तर इंग्लिश विषय नसते मग एवढं काही टेन्शनच नाही राहत बाकीचे विषय तर हेच राहतात ना
सायन्स येतात ना तिच्या सायन्सचे क्वेश्चन येतात ना
सायनच काही जास्त नाहीयेत पण
हम्म नाही पण तेी इंग्लिश तर काही नाही ना बेसिक इंग्रजी असतेच ना म्हणा कोण्या पेपरामध्ये
जास्त नाहीत विचारत पण जस एम पीसी विचारतात तस
मग एम पी एस सी किती मोठा आहे
हो
हे नॉर्मल हे असे लोकं एमपी एस सीवाले सात आठ वर्ष लोक करतात रोज
ह नाहीत लागत रे पण अभ्यास अस कंटिन्यू पाहिजे डीप मध्ये अभ्यास असताना पाून टाइम लागत नाही आधीच अभ्यास आपण स्टार्ट करतो तर डीप मधून कराल पाहिजे
हा पाडे पाठ पाहिजे फक्त जरा काय म्हणतात ते मोबाईल सून दूर पाहिजे माणज हम्
मॅतले पाडे पाठ पाहिजेत आणि अ हे पाहिजेततलं काय म्हणतात ते घनमूळ वर्गमूळ
ते हुंदर ते पाारठ म्हण पाडे असली
ते पाहिजे
हा एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं. तू लागायच का लवकर लागायचं का तुले
म्हणूनच तर चालू आहे ना लवकर लागायसाठी पण आता सी ग्रुपचा फॉर्म भरायचा होता म्ह तर ते म्हणते की भरते जात नाही म्हणते,
तू ऐकत काय?
हा बोल ना.
वनरक्षक चा फॉर्म भरून राहील लवकर होते.
कस काय?
शिक्क म काय नाही जस्त लेडीज
अरे हाईट पाहिजेत ना
त का एवढी
आरे हाईट पाहिजेत ना हाईट पाहिजे वन रक्षक साठी हाईट नाही ना भर तेवढी चाल झेंडू ममजनी बोलली आहे.
पोलीस भरतीपेक्षा हाईट कमीच असते म्हणलाय वनरक्षक मध
होखरंच
हो ना तो आत्ता लोक भरलाच नाही का?
एकदा पण नाही भरला. नाही बरं असं वाटे बर वन रक्षक मध्ये जास्त पाहिजे म्हणून,
तू एकदा हे झालं नाही की युट्यूब वर जाईन तिच्यावर सर्च कर म्हण रक्षकी ट्रेनिंग वगैरे त्याचा फॉर्म वगैरे काय काय असते तर तिच्यात पाहतू ट्रेनिंगमध्ये समजते नाही आहेत किती असते.
त्याला पण ग्राउंड राहतेस ना मनरक्षकले
ह लय थोडी टफ ग्राउंड राहती वनरक्षकली साधारण असते.
का काकर असते गोळाफेक वगैरे नसते वाटते ना. हाऊ का?
हम्म
म जमलं पाहि हो गोळाफेक खालीपेक
हम्म पेमेंट चांगला असतील टेन्शन नसती तिकड काही वनरक्षक मध्ये
हम्म पहाव लागल देऊन मग पेपर तसा
तर मी तरी ते दोस्तांना
हम् हम
हम्म वागच असतात फक्त काय डसत नाहीत काय नाहीत बिचारी
पहायला गेला तर काय होत त्याच्या ते
हम्म
मी तर जातो पाहतो म्हणजे टेन्शन म्हणलं तर ते पाहिले की जसं वाट काय हे अजून काय नाही समोर स दसतऱ्याच्या पेक्षा अवघड आहे. गणितच मॅथ
एवढं थोडी टेन्शन घ्यायचं असती काय असं केलं आवघडीक काय
हम्म नाही पुन्हा त काय करावं समजाणलाता
समजा नाही लागलं का?
म्हणजे शिकवलेलं समजते पण असं स्टार्टिंग करून खराक आहे करवणार
ते सगळयच होते मला पण नवतं समजायच आताी नाही समजत मी आ शांत तर राहतो पण टेन्शन घेत नसतो. टेन्शन घेतल्याने माणूस लवकर खचकते माहिती का? हा बी पी आहे होती माणसाची
ते तररकाय आहे.
हॅलो
हम्म
टेन्शन लेडीज न कधीच नाही टेनशन घेव माहिती का?
कौण....
हम्म त्यांचं शरीर जास्त थोडं सेन्सिटिव्ह असते शरीर...
अच्छा...
हम्म टेन्शन घेतली की अस चेहरा थोडा हे होती...
माझ्यावर रिएक्शन या लागले तशीज...
हम् नाही उन्हा नाही त नाही उष्णता नाही यायली माहिती काय...
पिंपल....
हम् पिंपलला माझ्या चेहऱ्यावर एक बी नाही इथ काल परवा एक आलं फक्त इथं खाली...
ह...
वाढतात जातात... काय होती माहिती का वातावरण आहे ना थंड थंड वातावरण जास्त पिंपल येतात...
माझे कमी झाले पण आता मला हिटची असतील म्हणून कमी झालेय...
काय झालं?
पिंपल्स कमी झाले आता...
हो का...
हम् ते हि... अस म्हणून क झा हम ॲलोवेरा...
म्हणजे जेल लावचं का घर...
नाही घरच जे... जल नाही आणलं जे आणलं घरी आहे ना मग घरच्या लावूनयच... रात हम्म रात्री झोपतानी लावतु म्ही...
तू सांगतो एक विटॅमिन ईची कॅप्सूल येते ती टाकायस तिच्या जराशी...
त्या चांगलं उदिक आहे काय?
माझ्याकडे आहे तर मी आत्ता लागत आल्यावी लागत असेल तर घेऊन जाय....
हाय घरी माझ्या तनाला आणलेलं होतं ते....